हॅलो
आवाज येतोय का? बर बर काय चालू हाय?
काही नाही काय चालू असणार हे?
हो का?
हम्म.
बर बर कसं आहे वातावरण तुमच्या इकड?
वातावरण बरं आहे. दुपारी थोडं पाहणी पडूनचा पाऊस येते ह आहे तेवढा जास्त च नाही प्रमाणात जास्त प्रमाणात नाही
हम् हम.
हम् तुमच्या इकडे कस चालू आहे पाणि
काय ऊन पडायले पानी नाही काय नाही.
हा
हम्म काय करणार आहे त्याला आता त्या आपल्या हातात नाही काय नाही.
नाही नाही ते आपल्या हातात नाही आहे.
अन
इकडे इकडे बी तेवढं काही खास नाही दुपारी
हम् हम ते कसं आहे जिकडं पडाय तिकड पडलाय काही जागी पडलाय तर काही जागी पडण झालय
हम्म
जिथं पडायलय तिथं लयच पडायलय मग डायरेक्ट वाहूनच चाललेय पूर
हा ना
हम्म मग बाकी काय पेरणी वगैरे झाली तुमच्या इकड
मग तुमच्याकडे या
आमच्या इकडे झाली बा काय काय तुम्ही काय काय पेरले वावरामध्ये
आम्ही हळद लावतो. हळद जास्त लावली या वर्षी
हम्म हम् हम् आमच्या इकडे का ब सोयाबीन हे राहते आमच्या इकड
हो
सोयाबीन हळद हे राते्र पूर्ण म्हणजे तूर कापूस
हा थोडा थोडा आगीिकलावाो लावतो.
हा हा हा मग गवारी आता पाऊस घेऊस आहे का नाही काही
आता काहीच नाही आता शांत वातावरण आहे सध्या तर
हो का हम्म हम् ह् दररोज दम्मट मारत असेल मग
हा
बर बर बाकी काय आमच्याकडे काही नाही आज काय पाऊस नव्हता काय नव्हत ऊन पडलेल होतं.
हा
तर त्याच्यामुळ काही नाही असं मोकळ वातावरण आहे सध्या
हम् आमच्या इकड काल रात्री पडला होता आज दुपारी पडून गेलाय.
हम् हम हम हम म्हणजे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कशामुळ व्हायलय काय म्हणजे झाड तोडीमुळ होत असल का कशामुळ व्हायलय पाणी असं पडत नाही ऊन पडालय
हा नाही नाही झाडं थोडी मूळ वाटतय मला आता दुसरं काही नाही आवाज
हम्म हम् ह् जुने लोक म्हणतातना हो बा जुने लोक म्हणतात ना की बा कर्म चांगली नाही आत्ताच्या लोकांची ही ती
हो जे पापी गाव आहे तिथ पाऊस नाही पडणार
हम्म हम्म हम्म हम्म तसं म्हणताना लोक
हम् जुने लोक त्यां सांगून ते गेलेले आहेत
हम म्हणजे आता बीणात ना बघा तुम् जे तुमच्या इकड म्हजे मारे गिितारे म्हणात बा काय आता लोक लोकं चांगली नाही राहिली माणुसकी नाही राहिली. लोकांमध्ये त्याच्यामुळ म्हणजे असं वातावरण करायलंय पाऊस पडत नाही.
नती प सणता कारमुळेळ पडे ना एक सायंटिफिक रिझन बघितलं असंल झाड जुडप पण
हा झाडं बी कमी व्हालेत ना आता म्हणजे वातावरण म्हणजे कसं कारखाने वाढयले पोल्युशन वाढयलेय ना
हम्म
त्यामुळं पण ते म्हणजे जास्त होत असल ना
हा पोल्युशन खूप वाढलंय ना.
हम्म हम् म्हणजे कसं आत्ताच बघा ना तुम्ही किती कारखाने वाढले. काय म्हणजे पाणी खराब यायले अ म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड सगळीकडे आहे. ऊन पन पडन झालय.
हम्म पहिला अस काहीच नाही राहिले आता.
त्याच्यामुळे मग पाऊस बी तसा होत असल ना
हम्म पावसत आ पहिल्यासारखं काहीच नाही ना आता
हम्म पहिले कसं म्हणजे असा म्हणजे सगळीकडे पाणी पडायचा म्हणजे मान्सून म्हधलं पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात असा पाऊस पडायचा. आता म्हणजे काय राहिलंच नाही आता इथं पडायलाय तर दोन किलोमीटरवर काहीच नाही कोल्ड आहे. तर काही जागी पडायला आहे त कोल्डचय समोर म्हणजे असच चालू आहे सध्या.
येत आहेस काल आमच्या इकडे पाऊस पडत काल आमच्या इकडे पाऊस पडत होता गेलो चार किलोमीटर लांब तथे पाऊसच नाहीये.
होना, होना आता ती म्हणजे काय ती आता आपण तरी काय करणार आहे ती आता म्हणजे वरूनच होतंय सगळं.
हम्म.
हम्म म्हणजे थोडी आपली बी गलती आहेना कि बा आपण वातावरण स्वच्छ ठेवून कार्बन म्हणजे. जे पोल्युशन आहे ते कमी करणं झाडं वाढवणं, झाडं मोठे करण,
झाडं लावायचे गाडीच थोडं कमी प्रमाणात चालवायचे.
हम्म म्हणजे गाड्यांना बी पोल्युशन जास्त होते ना.
हम्म.
हम्म वायू पोल्युशन होतेना त्यान.
फिर आता इक्ट्रिसिटीचे बाईक वगैरे निघाल्यात.
हम्म म्हणजे असं वाटतंय की सरकार थोडं करत आहे म्हणजे काय करणार आहे सरकार की बा. आता इलेक्ट्रिक गाड्या जास्त वाढवत आहे ना पेट्रोल गाड्या कमी करत आहे.
हां.
आता दिल्लीमध्ये तर असा नियम म्हणजे लावणार आहेत वाटते दोन हजार एकोणतीस का काहीतरीपर्यंत की डिझेल गाड्या बंद पूर्ण डायेक्ट इलेक्ट्रिक गाड्या सगळी कड.
हा.
ते होऊ शकत नाही ना कसं काय की म्हणजे आता बघाना तुम्ही कसं होईल की ते गाड्याची व्हॅलिडिटी पंधरा, वीस वर्ष राहती तर ती गाडी जोपर्यंत व्हाईटीत राहते तोपर्यंत खराब होतच नाही ना.
हम्म खराब होत नाही आणि ते रेंज असते ना फिक्स रेंज असते एक.
होना फिक्स राहतेन ते.
आपल्या लांबचा प्रवास जर करायचा असेल तर मग ते जमणार नाहीन जास्त.
म. बाकी काय तुमच्याकडे काय चालूय मगय शिक्षण वगैरे तुम्ही काय घेता?
आम्ही शिक्षण इंजिनिअरिंगला आहो.
हा, हा, ह कोठ आहा तुम्ही? आम्ही इंजिनिअरंग करतो.
मी एम, आय, टी, संभाजीनगरला आहे.
हो का बर, बर मग कसं तिकडे काय आम्ही इकडे नांदेडला आहे. हम्म, हम्म मातोश्रीला.
आ इकडे मातश्री. कसं कॉलेज चांगले आहे का कॉलेज.
हा थोडंफार बरं काय कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज तर म्हणजे पोर जास्त. झाले तर ऍडमिशन घेनच होत कुठ नाही कुठेतरी.
हा.
हम्म, तर त्यामुळे मग करा लागते कस बी.
कस काय लाग तमचा नंबर कॅप राऊंला?
हम्म, कॅप राऊडंला.
हा.
हम्म काय करण आता ते म्हणजे इलाज नाही ना काही.
होना नाही बरं अस रा राहायला कुठं? तिथं रूम करून.
काहाला काय. हाॅस तेला लागत होत्या.
हॉस्टेल म कॅम्पस मध्ये येते का?
कॅम्पस मध्ये येतय म्हणजे इथल्या इथं कसं थोडं म्हणजे बेजारी होत नाही.
हा.
जागच्यां जांगी सगळं वातांवरण हे ते चांगलं राहते नां. म्हणजे कॉलेजं चं कॉलेजं कॉलेजं हॉस्टेलं - टलं कॉलेजचं ते त्यांच्यामुळे जवडं म्हंजे चांगलं वातांवरण राहतेनं बाहेर म्हणजे कसं मंग येणे जाणें करां मंग- कोठं जां बेजांरी हांय.
होतं
सगळ्यां धूरं उडते ते उडतं येन ते बेजार्या सगळ्यां डोकं दुखंते मंग रात्री. म्हंणजे सगळं हेंच होऊंन जाते.
हम्मं जेवण वगैरें कसं आहे मंग तींत हॉस्टिलं मंध्यें?
जेवणं कायं जेवणं नसते चांगलं तुम्हांला माहित नाहीं कां तुम्हीं हॉस्टेललां राहील नाहीं कां कधीं असं.
हां त्यांच्यामुळेचं विचारायलां आंता संध्या.
हम्मं
पहिले आंता रूंम करूंन येली मी
हंम
हम्मं जेवणांमुळेचं मी रूंम करूंन राहिलो हॉस्टेल गिस्टेल नकोचं बोललो.
हम्मं हमं म्हणजे तुमचं असं म्हंणजे शिटी मध्यें कॉलेज आहे कां कुंठे बाहेर आहे.
सिटी मध्येचं येते बाहेर नाहीं आमचं कॉलेज.
भय सट सिटी म्हंणल्यांवर मंगलंय म्हणजे पूर्ण हेंच असलं नं म्हंणजे गर्दा धुळडां पोल्युंशन पूर्ण म्हणजे असं. सगळं हेंच डोकं वगैरे दुखणं हे ते दररोजचं असेलं नां. आमच्यां इकडं म्हंणजे कसं आमचं कॉलेज थोडं खेडेगांवामंध्ये हांय.
हम्मं
पंन राहतें. साईडं लां असल्यांमुळे थोडं गाड्यां फिड्यां कमी आहेतं नां हां सिटी सोडूंन. बाहेर असल्यांमुळे गाड्यां हे कमी राहतांत.
हम्मं
त्यांमुळे मंग थोडं कमी हे पलुशन वगैरें हे ते कमी होते नां तरं मंग त्यांच्यामुळे थोडं मोकळं वातांवरण राहते.
हां कमी मोकळं भारी मध्यें असलां नां परेशांनी आहे.
हो नां सिटी मंध्यें असल्यांवर लंई घाणं घाणंचं राहतें पूर्ण.
हां खूंप घाणं आहे इकडं.
हम्मं
नाहीं म्हणजे ते गर्दा खूंप असतों लोकांचां प्रवास ते गांडी करणांरे.
कां हां म्हंणजे पूर्ण प्रायव्हेट गाड्यां हे ते नुसं- पॉोल्युंशन धुलडां पुन्हां रोड नं धुलडां राहतें. नुसतां धुरडां आं उडते अंगावर तोंडावर नाकां वाटं जाते ते सगळं म्हणजे- खरांब होऊंन जाते नां पूर्ण.
हं मंग कोणता ईयर चालूं तुमचं इंजिनिअरिंग मंध्यें.
आमचं सेकंड इयंर चालूं आहे.
हं नां तिथे कोणती कुंब्रांच आहे तुमंची.
ब्रांच आमची कम्प्युंटर आहे.
कमप्यूंटर!
हम्मं
बरं बरं
हम्मं
शिकवांयलां कसं नाहीं आमचं बरं आहे आमचं ए आय एम एल ए ब्रांच. सेकंड इयंरचे.
हो कां
हम्मं शिकवांयलां कसं हांये कॉलेज तुमचं
म्हंणजे आमचं कसं एक दोन लेक्चर होतांत दिवसांतूंन आणि मंग जे हो- नाहीं तिथं होतंच नाहीतं.
मॅनेजमेंट बरोबर नाहीं वाटतें तिच्यां.
हम्म.
ण ते बरोबर आहेत ना कारण फीस पण खूप आहे इकड कॉलेजची. कॉलेज खूप मोठा आहे त्याच्यामु त्यांना घ्यावं लागेल.
हो का?
संभाजीनगर संभाजीनगर मध्ये एम आय टी सर्वातधारी कॉलेज आहे.
म्हणजे ज्याच्या त्याच्या शहराचं एक एक कॉलेज म्हणजे राहतेच चांगलं ना.
हम्म जस पुणेमध्ये असं डी वाय पाटील आला तसं. संभाजीनगर मध्येळ.
हो ना हो ना. वका बाकी.
बाकी काही नाही मग हेच कॉलेजचे काय लेक्चर करा आणि- करा दिवसभर ते लेक्चर कर नयचं.
हम् हमम लते मग काय बाकी ठेवतो मग काय?
हो हो.
हम्.